हॅलो
हा काय रे जेवलास काय
दु
म पण
हम्म तेच बाहेरच गेले म बाहेरच खाऊन आलो
हा हा
ते नाही. ऍडमिशनच काय करणार ॲडमिशनचं काय करणार आहेस
चाली याता काय बघसायचं कस काय काय
तरी कोणतं कॉलेज आहे डोक्यात
आता ऑप्शनला ब जवळचे सगळेच टाकायची काय वाटो ना मसलच पहिला काय प्रायरिटरी प्रायवेट सिटीला कारण की शिवाजी युनिव्हर्सिटी पण काय एव्हढं नाही आता कडेच कुठल्य त्यात म राहिलं तर मडी बाटू जायच मी ऐकाल आपल्या इथं पण कमीच व्हायल
डेवा टूज द्याय लागल्या फुकळ ए सी घ्यायला लागल्यात
काय मला अगर डिमोटी द्यायला ठीक आहे रे खर शिवाजी युनिव्हर्सिटी मे नाही म्हणलं ती पाहिजे ना सगळीकडे बऱ्यापैकीे
तेच की म्हणतात इथे कोल्हापूरात शिवाजी युनिव्हर्सिटीची कशी का नाही असं मला कळत नाव
काय म्हणालास
आता एवढ्याच शिवाजी युनिव्हर्सिटी मेन आहे कोल्हापूरची तर कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये शा युनिव्हर्सिटी नाहीतर कसं चाललं लोनेलची युनिवर्सिटी लाय रायगडच्या युनिव्हर्सिटीचं कॉलेज येतं का मल्ला
हा आणि असं पण नाही की काय नाही अरे यांची युनिव्हर्सिटी म्हणजे शिवाजीची हाय कि ऑलरडी इंजिअरिंग मध्ये
तेच रे मगदा ती आता द्यायचे बंद केलेय शिवाजी युनिव्हर्सिटीचं द्या द्यायचं बंद केलंय इ केरटी वाय पण शिवाजी युनिव्हर्सिटी हय र अफिएट टू शिवाजी युनिव्हसिटी आहेत शिवाजी युनिव्हर्सिटी का बघत नाहीच
होय ते आता आपले डिस्ट्रिक विद्यापीठ आहे ना युनिवर्सिटी तेच्या अंडर पडतात रे खरं अ हा जरी प्रायव्हेट अस टोनॉमस तरी अफिलेटेड बरोबर घर आता हिंसानी हा घर हिंसा मी ऐकलं तिथं पण ते डीवाूस युनवर्सिटी यांची म्हणजे डी वाय पाटील आहे. इ्फेरेटेट टू शिवाजी युनिव्हर्सिटी तर तरी मण सिलेबस डिबटतो म्हणजे काय म्हणायचं होय काय चाललंय काय माहित बाबा
मला पण मला मित्राला म्हणाले काय कॉलेज केलं काय काय लागती म्हणलं कॅपला व्यम्पला ऍडमिशन ला आणि म्हणलो कॉलेजचा रिझल्ट आणि मग पर्सनल डॉक्युमेंटरी डोमेसेल्या ह्यावं त्याव काय म्हणला बघाय म्हणला
आणि ऍटोनॉमस स्वाधीन मी नाव लई अवघड आहे आहे परिस्थिती वाईट आहे म्हणल म्हणले व ते अर्धा तास सम जाऊप झाला सग्या जा
काय म्हणलं आवाज जरा भारी झाला त
स्कॉल झाला त इथे याऊ आमचा कुठली युनिव्हर्सिटी हे तेे वय तग सग पण जरा अस पसेंटच पण पर्सेंटेज जरा कमीक
वगैरे किती आहे
एकज तर एकोणसत्तरा
हम्
म्ह जरा जास्तच कमी येते
अरे का परर्वा मेसपीटच र जेलाला म जसं ना ऐंशी वच्या बरं जाई
आणि जी पास होणारी नाही ती पण पास झाल्या
शंभर टके
रिक्की स्कीम मुळे सगळ्यांना...
जी अव्हरेज आहेत त्यांना नव्वदच्या वर आल्यात..
हा तेच तेच बरोबर बरोबर.. अरे सगळ्यांना पुढे ढकलला पास केला लिटरली म..
ड्यू अकॉर्डिंग टू माय प्रेडिक्शन मला वाटते या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा पण... कटऑफ जास्त लागणार तीन चार टक्के..
का वा..
अन बर ना ऑलरेडी मागच्या वर्ष हाईस्ट लागलाय.. डायरेक्ट सेकंड इयरला त्यात पण नाही म्हणत... बोब... मॅक्झिमम आता कॅडीचा आपला कोला कट ऑफ एक्यानव टक्केला थांबलेला... तुम्ही नाही थर्ड रांउड पर्य शेवटपर्यंत नाटी थ्री नाईंटी फोर ला थांबणार या वर्षी... डी वाय पाटील जाऊन नव्वद च्या खाली येणार नाही ऐटीएट पर्यंत आलेला का... सेव्हन पर्यंत आलेला आय थिंक..
दोघांना पण थोडं चाल त्यातात.. एक एक टक्का कमी फरक असते काय.. मऱ्या ब ग
होय हो... हि फुट असते नाही तर ती फुट असते... दोनच आहे त रे ते आता कॉलेजला म्हटलं अस तर बोलाव.. ते असं पण आहे कि ते बेस्ट आहेत खर ते..
हा तो सीन आहे त्यामुळे ति सगळी हे करतात... ते निवडा बघतात त्याला...
हम्म...
काय शिक्षण पण नाही चांगले वजेच.. शिक्षनाचा असा खेळ करून ठेवला लिटरली सं...
शंभर टक्के आता गेम प्लॅन कस बनवाय सांगी एखाद्या विद्यार्थ्याना.... अमुक अमुक पर्सेंटेज आहेत असे कॉलेज एवढेच आहेत कट ऑफ एवढा लागाला आहे..
आयुष्याचा पुढत आहे तेच रे पु... विषयाच वाट अस आणि डेवा युनिव्हर्सिटी... ऍडमिशन घेतल्यावर डी वाय युनिव्हर्सिटी घेतल तर वाटला होत्या सुपता...
आता ही बाहेर जाऊन ऍडमिशन घ्या म्हणते तरी तर बाहेर जाऊन घ्या कुठे आता एवढा.. टक्क्याला चांगलं पण कॉलेज मिळणार नाही आणि बाहेरून खर्च राहणार लागणार वेगळाच..
ढ डबल खर्च मागला...
मग...
ओपनवल्या ना तर लय हाल...
तेच की इम्प्रुव्हमेंट होत त ते बाकीची गोष्ट आहे वगैरे सव्हाईव करण पण जाऊड
हा ते पण ह बरोबररोबर आहे. हा सर्वाय करण आवघड होती शान्या बरोबर.. कायें कर
तेच की स्वतः सर्वाइव्ह केलं तर मी इम्प्रुवमेंट ला लक्ष देणार स्वतःवर..
काय अवघड आहे शिक्षणा म भी एक रील बघितली व मुंबई युनिव्हर्सिटी मुद्दाम भावा पोरांचे बॅग पाडते.. आणि म्हण.. त्या न रिचिकला टाकल्या व क्लिअर करत्या... काय पय म्हणजे कार्य कसं कसं काडु श असी आयुष्या फे कराय रे पोरांच्या व एका विदथ त्याचा बॅग टाकल्याव
हम्म.
नाही रे जन मा नत
पोरग्या जा पिडसट लज होती की माझा बॅग क ससारा पडला. कॉन्फरन्सलू झाला परिणाम क मिळ तुम्हाला आणि त्याच
बरोबर आहे की
म्हण
सिस्टम मध्ये काय आता इम्प्रुवमेंट एवढं हे आहे की नाही कुठन आणि कसं इम्प्रुव्हमेंट करायच हाच प्रश्न पड
आणि आ खरो खरया ब्रॉड ब्रॉड ला बॉ कसे शिक्षण असत्यात लिटरली बुवा आता बॉ ईन इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग अपलॉडला कशी शिकवतात की बॉ प्रॅक्टिकलमध्ये जास्त जास्त इंजिनिअरिंग ते इंजिनिअरिंग शिकव जातात. ही जास्त करून थेरीला जातात आणि सगळं हे करून टाकतात बिघडून टाकतात. बाहेरच्या फॉरेन मध्ये पण पेपर बॉ ओपन बुक टेस्ट असत्या नाहीतर काहीतरी ए फॉर साईज पेपर अलाऊड असते त्या मग तुमच्या नोट्स घेऊन यायच्या म्हणजे आ काइंड ऑफ पेपरच वे असतात कारण एवढं नॉलेज लक्षातच राहू शकत नाही रे कोणाच्या
तेच आता सिस्टम असं केले ना की मण लो परंक आहे लक्षात राहत म्हणजे ते नुसत काहीतरी चांगलं
हा तेच रे तेच ते रट्टा मारण जते मा सगळं नोट्स बीट्स काढल्या तर कस ते हां समजो ना कर ग नोट्स काढते
कारण की आपल्याला बिलीव्ह असं करून दिले ना की मार्क्स इम्पॉर्टंट आहेत हो मग ते माणूस तोच करणार तेच करणार ना
पॉईंट मला काय समजली नाही समजली परर पडत नाही मार्क्स
तेच किला
तु गुण महत्वाचा आहे तुमच्या टॅबलेट तिला निवडाला म्हणा गेलं तर आणि ते सिस्टम पण त्याला हे करते त्यामुं का आता बबा डिप्लोमाला विचार करते तू काय आहे म कवा डिप्लोमाला अस शेवटच्या स्कीम होती म्हणून त्यांना हे केलं आणि इंटरनल मार्क दिले नाहीत त्यामुळे काय आहे मझ परिस्थित आहे
अ ते काय
बहत ह इ बिन एजुकेशन सस्टम जरा असत
आता कॉलेज ऍडमिशन ला पण मी सांगतो ही कॉलेज मस्त पर्सेंटेजच्या बेसिस वर घेतला नाही पाहिजेल त्या पाहिजे तर तुम्ही वायवाट टेस्ट घ्या तुम्ही एंट्रन्स टेस्ट घेताय ना त्यापेक्षा तुम्ही त नॉर्मल इंटरव्ह्यू घ्या त्या नॉलेज केवढा बघा त्याच्या बाबतीत स्किल्स हा तुम्ही नुसत नव्व पंच्या्व टक्क्याला घेणार काय उपयोग
त पॉइंट आहे ब की टेस्ट घ्यायला पाहिज
आम तर जव विद्यार्थी एक प्रॅक्टिकल विचारांचा आहे ना तो पण फक्त ऍडमिशन साठी जास्त मार्क्स पाडायलाच लागणार हो
हळ मारतात ती ज बनबुती बाद हळूहळू जगू देत
दहावी नंतर परत अकराव बाराव्याला बीटेकला एमटेकला सगळ तेच
चा तर काय खेळ केला रे जी नटचा पेपर्स लीग
काय नाही लीक तर खेळ नीटच एवढं झालं मोठतं आ नीट काय चाललंय काय
का हरभव ती टफेस्ट एदाा वडची आपल्या भारतात आणि वर्डची म्हणाली दुसरी का तसरी इथे तिझ पेपर लिख राहिलात काय करणार आहे तु माणसं
अरे मग का पोर सुसाईड करतात मरदा कधीपासून तयारी करत असतात ती
ब काय म्हणजे खालतो प नाही
तेच कि घरच्याविषयी पण बाहेर शिकाला गेलेले असतात कुठे कुठे पोटा बिटाात
व म ते सगळ क्लासेस दिवस दिवसभर क्लासेस करत असतात
सगळं सॅक्रिफाईस लाईफ म काय सगं नसत तेवढंच असते त्यांचा फोकस
पॉइंट पॉंट लाईफ जा काही विसरध ते आणि शेवटला कहीते की पेपर क झालाय काय
हम्म
परभवा
काय नुकसानच गरेचनी काय खरंच हे कात आहे तुमचं काय
आणि किती तरी लोक क बसत्यात व कितीतरी लोक त्यातली निवडत्याच जराशी
हा म्हणजे तू बघितलास तर एवढे लाखो ह्याला अप्लाय करणार गरज तिच्या मनाने ह कमी आहेत कवढ्या
व एक सिस्टम असं काढयला पाहिजे की जागा तेवढी असतील नवका म्हणजे त्यापेक्षा एक जराशीच जास्त बसा बाहिज लिमिट असाय पाहिजे त्याला पण
हो त्याला पण लिमिटवाल बरोबर आहे रे.
ही शाज सगळीच बसा सगळीच बसा. बसा सगळीच. आणि मग सीन काय करा बा आहे काय स्टिप ठेवा बाई मूवी म्हणजे हा पहिल्यांदा सगळ्यांना बसत यायचं त्या पेपरमध्ये बजले की हा तेच की पहिल्यांदा आता एक एक्झाम ठेवायची त्याला सगळ्यांना बसू द्यायचं ती पास झालं की की सेकंड स्टेपला ना त्यावेळेला हां. हां हां तसं. त राल खरं ते पण जरा जास्तच होतीलथे पहिलीच त्यांची लेट